हॅलो
हा बोला की बाई. हो डायरेट आहे, हा बोला ना.
फ्री आहे ना?
हो हो बोला.
ह तेच तुम्ही मेसेज केलता म काल तुम्ही केलता ना मेसेज?
काल केलेली का मी ओके ओके हम हम बोला की.
हम काय करताय?
नाही बघा बसलोय, तुमचं चहा झाला?
झाला तुमचा?
हो झाला बघा चहा.
हम् हम कोण कोणत्या गावच आहे तम.
बेळगावची, तुम्ही?
इचलकरंजी.
हा आणि काय म्हणता पाऊस आहे तिकडे?
आहे की, तुमच्याकडे?
आहे आहे दुपारी थोड कमी होता आता आणि लागलाय.
हम् हम.
हम्म म आणि काय म्हणता?
काय नाही म काय जॉब करता काय?
म्हणजे घरी असता. हॅलो.
हॅलो हा बोला की.
जॉब करता का घरी असता वी
नाही नाही घरी ब असते तुम्ही जॉब करता काय?
नाही नाही कॉलेजला जाते आत्ता सेकंड इयर. सेकंडडेर्थ.
होय काय हम हम अ काल तुम्ही बोलत होता काय?
कधी?
काल फोन केलेला का तुम्ही?
नाही नाही मी तर पहिलंदच लावले तुम्हाला.
हो का ह ठीक आहे सेकंड ईयर लाय का तुमही?
हम् ती माझी म्हणजे ती मग ती अस रात्री लावलेली ना तुम्हाला
हा हा.
ती माझी मैत्रीण.
हा हां हा. चालतंय चालतंय कॉलेजला म्हणजे त्यांच बी कॉम झालय ना?
होय माझ पण बी कॉम आहे.
ह ह तेच कोण नेमक कळना मला हम.
हम् हम्.
चालतंय घ्या आणि काय म्हणतात फिरायला वगैरे कुठे गेलेला?
नाही आता कुठे गेले नाही आणि कॉलेज असल्यामुळे सकाळी पाच ला उठवुन मग क्लास जायला लागत म तिथन म आणि क्लास करून मग आणि कॉलेजला जायला लागतय यायला वेळ होतय मग कुठ
हो हो हो हो. चालतंय चालतंय आणि काय करता नाही मी घरा म्हणजे माझं लग्न झालंय इकडेच आसते.
हम्म हम्म लग्न झालंय का तुमचं किती?
हो हो.
किती वर्ष झाली?
दहा वर्ष झाली.
हा.
हो हो.
हम्म.
आणि काय म्हणता क्लायमेट काय थंडच असेल.
हम.
क्लायमेट फार थंड असेल म्हटलं.
हो.
इकडे पण फार थंडी आहे.
आमच्याकडे एवढी नाही खरं फक्त जास्त फार पाऊस पडतय.
इथं दार ऊघडायची पण सोय नाही. म्हणजे पूर्ण महाबळेश्वर टाईप वातावरण झालय आता.
हम्म तुमच्याकडन फक्त पाऊस तेवढंच पडत. जास्त ते पण नाही थंडी.
इथे ऊन पडलेलं दुपारी आपलं ऊन पडलेलं जणू का ते गर्मीमध्ये अस. पडलेल नंतर आणि पाऊस
हम्म हम.
हम्म हम्म आणि काय म्हणता.
काही नाही.
काय बनवताय जेवणामध्ये वगैरे.
हम्म जेवण हो येतो की.
हम्म काय बनवता स्पेशल असं.
स्पेशल काल हे केलत काजूकुर्मा आणि रोट. परोटा विकत आणता ना परोटा ते.
हा हा हा परोठा विकत आणला की केला.
नाही नाही आणला विकत.
हम्म हम्म तो हो तंदुरी.
हा.
घरात पण करता येतोय कि तो.
हम्म घरात तोडात. म्हणजे येतच नाही करायला पण नीट होत पण नाही म्हणून विकतच आणला.
हा हा घरात आणि इझी पडत ते.
हम्म.
घरात आणि सोपं होत करायला. फक्त दही आहे आणि ते काळ येतील हो
हो हो
दही आणि काळे तीळ वगैरे घातले तर छान होतं.
हो हो जेवले फार चांगला पण नव्हता चपाती सारखं लागत होता बरबन
होय ते काय गरम गरम खायला छान लागत तो
हम
थोडा वेळ झाला की पूर्ण चाबट होत ते
हम्
मैद्याचा चा असतो ना तो
हो हो
त्यामध्ये घवचे पण मिळतात ना.
म्ह हम वेगवेगळ्या प्रकार असत्यात
हो हो गव्हाचे पण असतात.
हम्
मैद्याचे पण लागतात.
हम् हम हम् हो बोला हॅलो
होय. हॅलो ऐकु येइना काय हॅलो हॅलो हॅलो हॅलो हमं पहिच कुठ हॅलो